हॅलो
अ बोल
हम्म आता आला ब
हम्म आवाज आला
हम
आणि काय
काय नाही
मांजर एक जाऊन बसलय तिकडे जाऊन ह्याच्यात ये हे पोत्यात नाही जाऊन बसले ना आता हकलाय पाहिजे आणि त्याला
हम् कुत्रा बित्रांनी मोडलं तर रडत बसते कशला पाळील रस भीजि
काय करायचं बाई ना आता दोन पिल्ले हे केली तिची
काय केलीय
दोन किल्ली मोडलीत
होम
आणि आतानी हे, हे केलंय आणि आता आणि घही आहेय त गरबर आहे
सोडायचं कसला बाहेर
ऐक ती बसतत व ग घरात नाही घरात बसत नाही तर हम् काय केलीच बाजी न काय खायला काय होतं का नाही
काय खाऊसं वाटत नाय? आ हॅलो हॅलो हॅलो हॅलो